मी काय विचारत होते..
हां ब.
हॅलो आवाज आवाज येतोय. का माझा.
हॅलो हा येत ये बोल.
हा काही नाही..
ह.
झोपले का काय म्हटलं विनाकारण म्हटलं आज फोन करू.
नाही जागीच राहता. आमच्या बारा वाजेपर्यंत जागीच राहता आम्ही.
हम्. काय नाही.. आज पाऊस वगैरे म्हटलं झाला का म्हटलं.
बर बरेकच होतात जास्त ना. .
हो ते इकडे बारीक बारीकच पाऊस होता..
तुमच्या इकडं होत का?.
काय नाही पाऊस वगैरे काय नाही. थोडासा येऊन चालला जातो.
हा आमच्या इकड तर मस्त बारीक बारीक पाऊस येतो येत पण पिक बिक चांगले होऊन गेले. आमचे बी
हम्म चांगले लोणचं वगैरे सगळं बरण झालं का
हा झालं ना
हा आता काय नाही आता कुठ लोनच खराब होऊन जाईल नाही का आता आणि कैऱ्यावी संपून गेल्या असतील
येत आहे पण खूप महाग भेटू राहिला शंभर रुपे रुपये किड दिडशे रुपये किलो
हो ना पहिले तीस आणि पंचवीस आणि चाळीस अशी कैरी होती आणि आता खूप महाग होऊन गेली नाही का ते माझी मैत्रीण व्हती ती म्हणे लोनच आता भरलं तर चालेल का म्हटलं विचारून गेल वई मी म्हटलं बरलं तर चालेल का ते अ ह आणि अंदाज विचारत होती हा आणि अंदाज
हॅलो हॅलो अ्छा
हॅलो आवाज येतोय का माझा? हा आई माझा आवाज म्हटलं पाच किलो ला दोन किलो तेल जास्त होऊन जाईल का म्हटलं
नाही बरोबर येईल ना
हा हा निघून जााईल ना
हा
मी त्यांना सांगितलं तरी म्हटलं दुकानवाले देऊन देतील तुम्हाला तुम्ही जेवढी कैरी आणली
हा त्यांना सांगितलं का बाजारवाल्यान ते बरोबर
नाही मगं कैरी
हॅलो हा
काय?
मासा माल मसाला तेलाच अंदाज सगळं सांगून देतात ते बरोबर किती किलो ला किती घ्यायचं काय
बंद हो हॅलो बरोबर.
हॅलो
घडी मध्ये हॅ
हो
आवाज येतय का माझा?
येतोय आहे ना बोला ता जाय नि येतो, येतोच करत बसते का तुला आवाज बी येत नाही का आमचा वाला
हम्.
हॅलो